हॅलो!
हा नमस्ते!
नमस्ते! काय चाललंय? काय नाही काम चालल्यात आवरायची सकाळी सकाळी आज.
अच्छा... जॉबला जा
तुमचं काय चाललंय, आवरली कामं. नाही जॉबला जात घरीच असते.
अच्छा..
काय सकाळी पोरांचे डब्बे वगैरे झाले, पोरं गेले सगळे स सकाळी शाळेत हं.. आता ही बाकीचं देवपूजा झाली, झाडू पोळ्या, आता कपडे धुवायचे.
मी पण आज सकाळी सकाळी साफसफाई काढली, आमच्याकडे एक दिव-साआड पाणी येतं.
अच्छा, कुठले आहात तुम्हीं?
अ साताराचे आहे आम्हीं प्रॉपर.
अच्छा.
तळेगावला राहतो पुण्यात.
अच्छा. साताऱ्यामध्ये राजवाड्यात जात असताय ना चायनीज खायला.
हो, हो. जातो तर चौपाटीला. सर्वजण खूप छान आहेत. सगळ्याच चौपाटीवर छान मिळतं.
हो, मी पण पहिले लग्नाच्या आधी सुट्टीला यायचे ना तर जात होते तिकडे, हा..
अं तुम्हीं कुठल्या?
हा आम्हीं पुण्या म्हणजे माझं माहेर पुण्यातलंय. हो, सध्या आम्ही इथे इंदोरमध्ये आहे. पुण्यामध्ये वारजे.
वारजेला?
हो..
वारजेला होतं माझं पण जाणं माझा भाऊ हे. आणि एक छोटा दीर पण आहे तिकडं, त्यांचं घर आहे तिकडं.
अच्छा.
हो..
ते काय सुट्टीलाच मी वर्षात तिनं एकदा येत असते, सुट्टीसाठी मे त. च्या महिन्याच्या सुट्टीसाठी फक्त येते अन् कधी काय असलं घरी कार्यक्रम तरच नाही तर नाही.
जवळ पण नाही ना, ते इंदोरवरून यायचं म्हणटल्यावर.
हो, ना.
आमचं पण गावाला असं सणासुदीलाच जाणं होतं, कारण आता मुलं मोठी झालीत अन् सुट्ट्या पण नाहीत भेटत ना.
हं, हं, ह...
आता मग दिवाळीत, उन्हाळ्याच्या सुट्टीत, कधी काय लग्न वगैरे झा
अच्छा.....
बाकी काय म्हणतंय,.. आमची पण मुलं एक जण गेली शाळेत. एक जण आज घरीच थांबलीये, तब्येत बरी नाही तिची.
अच्छा, फॅमिली मोठी आहे का तुमची?
अ इथं नाही, इथं आम्ही चौघचं असतो गावाला जाऊ अ त्याची दोन मुलं आणि सासू, सासरे असतात, दीर माझ्या जवळचं इथं असतात. कामाला इथंच आहेत.
हा हा.
हम्म. चौघचं असतात.
अच्छा.
पाण्याचं बघत बघत कामं करावे लागतात नाही, तर मग एक्स्ट्राचं काम काढून पाणी पुरतं नाही मग.
हो ना.
त्यामुळे मग एक दिवसाआडं कामं चाललेत.
इथं काही पोरांच्या सकाळी सगळ्यांच्या शाळा असतेत, माझ्या मुलीची पहिले होती दुपारची त्यामुळे तिचं पण काय वाटत नव्हतं, पण आता सगळ्यांचे सकाळचे झालेत, तर पहाटे पाच वाजता उठून सगळं करावं लागत
हो बरोबर हाय, पोरांना जायचं असेल मी पण साडेपाचला उठ ते तेव्हा उरकते डब्बे वगैरे ह्या दोघींचे डब्बे राहतात. आणि तिच्या पप्पांना नाश्ता वगैरे मग ते दुपारी परत जेवण करायला येतात, तेव्हा स्वयंपाक बनतो. हम्म.
माझी जाऊ चपात्या करते सकाळी डब्यांसाठी आणि मी करते भाजी सकाळ सकाळ. नंतर परत मग सं तरी पण पहिले तरी पटपट काम व्हायचे. पण आता हे जसं लेकरं अजून मोठे झालेत ना तसं खूप म्हणजे हे होतेय त्याला.
बरोबर पोरांचं उरकता उरकता ना आणि सुट्टी दिवशी तर बोलायचंच काम नाही.
काय बा विचारूच नका काय इतकं त्यांना अंगोळ करा करा करा म्हणून निसतं मागं लागावं लागतं.
तेच आहे आमच्याकडं रविवार असला ना अकरा नाही नाही, अकरा वाजले तरी पोरी हालत नाही अंगोळीला टीव्हीचं लावतील मोबाईलचं घेतील.
हो ना.
खूप कंटाळा येतो ना मग सुट्ट्या नकोचं वाटतात त्या.
सुट्टीला आपल्याला असं वाटतं सकाळ सकाळी आता बरे बाबा सकाळी आता उठायचं नाहीये. पण नंतर न कळतं परत मंग नको नको होतं.
अख्खा दिवस त्याच्यामध्येच जातो आओ खायला बनवा त्यांच्या प्लेटा घासा.
तरी पण जोडीला कोणी असेल, तर एक काम एकाने केलं एक काम एकाने केलं होऊन जातं पटापट.
कारण सकाळचं स्वयंपाक ते ती करते आणि अ मी मग माझ्याकडे हे असतात कपडे झाडूपोता ते माझ्याकडे असतं. सकाळ सकाळ हो संध्याकाळी मग परत भाजी ती टाकते अन् चपात्या मी करते.
मोठी फॅमिली असल्यावर स्वयंपाक पण जास्त राहतो ना.
हो.
पोरं वगैरे आस् आम्ही गावाला गेलो ना, आमचं तसंच असत. आम्ही दहा लोकं होतो गावाला गेल्यावर टोटल.
अच्छा.
होय. मग गावाला गेलं का, स्वयंपाक तिनं सकाळी केला, जावे नं. तर मग मी कपडे, भांडी वगैरे बाहेरचं सगळं बघते. आणि अ जर मग संध्याकाळी माझ्याकडे स्वयंपाक असेल, तर मग ती अ झाडणं-लोट नं, देवपूजा, वगैरे ते बघ थोडीशी मदत पण करते मग. हो, असं रा
ह ह.
हम्म.
आमच्या ते, सासूला ही अ झालतं ना, पॅरलाईस चा अटॅक आला होता बी अम् ती. आता दोन वर्ष झाले, हो. त्यांचा एक हात पॅरेलाईस् नि पूर्ण हे झालेलाय. त्यांच्या हाताने काही काम होत नाही. नाहीतर, पहिले ते काय करायचे. देव पूजा वगैरे करून घ्यायच्या त्या. हम्म. पण आता ते, तसं झाल्यापासनं त्यांचा हात काम करत नाहीये. तरी पण आता साडी, वगैरे घालतात त्या. फक्त वेणी, घाला घालावी लागते त्यांची.
अच्छा.
मग देवपूजा, ती सगळी माझ्याकडेच असते मग. हम्.
पण अजून देवपूजा करायचीये. गुरुवारी म मंदिरात पण जाणं अ आसतं आमचं. त्याच्यामुळं मग जरा, म्हटलं लवकरच आवरायला घ्यावं. आज काय गुरुवारी, अ मिस्टरांचा उपवास असतो. साबुदानाच बनतो. जास्त करून. मग पोरी पण तेच खाऊन घेतात.
त्याच्यामुळे गुरुवारी जास्त स्वयंपाक नसतो. मसाले भात वगैरे म्हटलं टाकेन
हम, हम.
आणि बाकीची कामं आवरून, मग मंदिरात पण जायचंय. पूजा पण करायची घरा च्या. अजून देवपूजा नाही झाली म्हटलं, आता साफसफाई झाल्यावरच करेन.
ते काय असतंयच म्हंटलं. कामं पटपट ऊर ऊन घ्या.
हो. आहो, काल तर माझं खूप, संध्याकाळी मला पार दहा वाजले स्वयंपाकाला. इतका नेटवर्क इश्यूय. आलं?
हा, हा. तरी आम्ही आता लवकर उरकतो. हम.
होय. ते काय व्हायचं हाल्लं जागेवरणं की, नेटवर्क जायचं. बसून- बसून एका जागेवर मेथीची भाजी खोडली. शेंगा फोडल्या. शेंगदाणानेच कुट म ते मुलीला सांगितलं, तू भाज, बारीक कर. व रात्री एवढा उशीर झाला, जेवण करून झोपायला
हम्, हम्. मला ते, पायाचा त्रास होत तोय ना, मला खूप, खूप दुखतात सारखे असे राहून, राहून, राहून, राहून त्रास होतो, पायाचा.
अच्छा,
हा, त्यामु काही सुसत नाही. आणि कार इतकी कंबर दु कुणा चे दुपारी, तर कुणाला कॉल करायच, अस नकोच वाटत होत.
हो, मग ते होतच आव, तब्येत बरी नसल्यावर चित्त नाही लागत, कामात नाही कि कशात नाही.
पायाच काय चा काय त्रास मला, काय थोडस राहत.
विकनेस असल आव, पाय म्हणजे पायाचे गोळे कसे साधे,
खाली आपले, तळपाय जास्त हे होतेय. जस, आपलं पायाला मुंग्या येन, चार केलाय की दवाखाना, म्हणजे विटॅमिन बी ट्वेल जास्त आहे, आपल्या शरीरामध्ये.
हा,
हा, त्याची कमी होते माझ्या, श शरीरात, तर त्याचे किती वेळेस इंजेकशन झालेत, गोळ्या झालेत. पण, तरी पण ते तेवढ्या पुरतं तेवढं होतं, आणि परत चालू होतं ते,
ते, बाय बायकांना तो त्रास असतो. मला कधी- कधी मध्ये म्हणजे, पायाचे गोळे वगैरे दुखतात, ते बिटवेलचीच कमी राहते, म्हणा
हम्म, हम् त्याच्यासाठी काय डॉक्टरनी तोच सला काय, आपलं सलाद वगैरे खाणं, ते करणं आता ते सगळं असतच की, सकाळी जस आपण उठतो ना, उठल्यानंतर आपण बाथरूम ला जातो. तर, बाथरूम ला गेलायचा नंतर तर मी जेव्हा बाहेर येते ना, तेव्हा मला चालताच येत नाही, खूप म्हणजे खूप असं मुंग्या येतात पायाला.
बापरे! म्हणजे जास्तच येत.
हा, मग ते काय करते मी थोड्या वेळ मला, मुलगा आणि, मुलगी आहे.
अच्छा,
मोठा मुलगा आहे. तो आता नववीत आहे, आणि मुलगी सहा्वीत आहे.
अच्छा, माझी छोटी नवीला आहे.
हम, जावला आहे तीन, ती दोन मुलंआणि, हम्
म्हणजे झाली की, पाच पोरंच आहेत घरात म्हणल्यावर, मग ते गोंधळ कमी असतोय.
तेच तर, आणि त्यात, पाहुणे वगैरे सारखे असतात ना, म्हणजे असं कुणी- कुणी सारखं येत राहत. ते, पण असत.
ते तर चालूच राहतात.
तुम्ही या, इंदोरला कधी,
येईन ना, येईन कधी तर.
बारा ज्योतिर्लिंगपैकी, दोन ज्योतर्लिंग आहेत ना इथं, उज्जैन, आणि ओकारेश्वर.
हो -हो- हो -हो नाही यायचंय खरं, फिरणं होत नाही. आता, या पोरांच्या स्कूल मुळ, कुठंच जायला होत नाही. आमच्या इथं पण आता एवढं बघायला आहे, म्हणजे इथं तळेगावला पण कुठं फिरणं होतय, उन्हाळच्या सुट्टीत तर गावालाच, महिनाभर जातो. सासरी थोडं, माहेरी थोडं,
आणि, दिवाळी त दोन, तीन दिवस जातो, आम्ही गावाला पूजनानंतर. पण, म तेव्हा पण कोणाच काय, डिलिव्हरी झालेलं असली बघायला जा, कोणी आजारी होत, तर त्यांना बघ भेटून या हेच चालतं दोन -तीन दिवसात.
अच्छा...
कुठं फिरणं होतच नाही जास्त. आणि... पोरी कशा.... आता त्यांच्या- त्यांच्या त्या आणि मोठी तर फिरायला लागलीये मैत्रिणींसोबत वैगैरे...
हम.... हम...
ती नाही आता... आपल्यासोबत म्हणजे मला चल म्हटलं तर माझ्यासोबत नाही येत आता त्यांना... तिला फ्रेंड सोबत फिरायच असतं.
ह....
दिवाळीच्या पिरियड मध्ये खूप म्हणजे आई वडील खूप माग लागतात सुट्टीला येत जा. पण इथ काय.... सुट्टया नसतात फक्त चार असतं... सुट्टी त्यामुळे कुठ जाण होत नाही. तेच तर....
बाकी काय म्हणता.
काय नाही सगळं ठीक आहे.
पाऊस नाही आता ना तुमच्याकडं.
पाऊस आता चालू झालाय सकाळपासून. चालूच आहे. कधी बंद होतय. एकवर चालू होतय तेच चालू आहे सकाळ पासून.
आमच्याकडे तेच चाललंय काल पूर्ण दिवस उघडला होता. मस्त ऊन पडलं होत. आज सकाळपासून आभाळ आहे. एकदम काळं कुट झालंय सगळ.
काल दुपारी पडला होता इथे पाऊस परत रात्री बंद झाला. आणि आता पहाटे.... ते पासून परत चालू झाला पाऊस.
ते थांबतोय येतोय नुसतं सगळे कुठं- कुठं तर पाणी- पाणीच करून ठेवलंय त्यान.
हा.. ना.. ह्या वेळेस तरी कमी पळ... पडलाय पावस जास्त नाही झाला. गेल्या वर्षी खूप झाला होता.
नाही इकडं पुण्या मुंबईला भरपूर पडला आओ... म्हणजे... लय नुकसानी करून ते गेला य. पण आपल्या पुण्यात पाणी साचत नाही ते एक चांगलंय.
मग काय तर..
मुंबईला तर किती भी हालत बेकार....
मुंबई मध्ये...